कोन, मी बरी हाय. तु कशी कशी आहेस.
काय चाललंय?
काही नाही. निवानतच बोल की तुझ्याकडच.
काय नाही म्हणलं, बघूया काय? तुझा खूप दिवस झाला फोन नाहीये मला, म्हंनलं बगुया काय चाललंय?
अच्छा! हो भरपूर आहे ग ऊन. अ म्हणजे कस जरा ऊन आभाळ असच हो तय.
होय उन्ह आभाळ असचं होतय. आत्ता होते सोड पण उन्ह आहेच की?
होय, होय. बोलकी कस काय आठवण काढली?
तेच की आता ते सांगते ना, आता म्हणलं दुपार पण आहे उन्हाळा आहे. आणि आता थंड असं काहीतरी पिऊ वाटतय किंवा आईस्क्रीम वगैरे काहीतरी करू वाटतय. तुला काहीतरी थंड पदार्थ येत असल तरी मला सांग की किंवा सोलकडी वगैरे येत असेल. तर.
हा सोलकडी का? हम्म चालेल की, तुला थंड पदार्थ त्यातले सांगते हा तुला. म्हणजे, लिंबू सरबत तर म्हणजे प्रत्येक ज्याना लिंबू सरबत तर बनवतेच. आं.
जमतय ते, आपण कस सब्जा बिब्जा टाकून ते करतो आम्ही लिंबू सरबत.
हां परत ते कोकम च कसं करायचं ग, अं कोकमच म्हणजे कोकम थोडस भिजत घालायचं.
हम्म.
किंवा, आता सध्या सगळीकड बाजारात बघ उपलब्ध असते ते कोकमचा रस. मिळतो.
काणलेलं ना आणलेलं की आम्ही कोकम सिरप. पण ते कोकण सिरप वा कोकमच बरे वाटतात.
हा पण मग ते सिरम पण ते कोकमचं पण तसच हाय, मग जरी तुझ्याकडे कोकम असलं ना तरी ते पाण्यात टाक कायचे आणि पाण्यात टाकल्यानंतर ते कलर सगळं म्हणजे त्याचा स्वाद कलर सगळं त्यात उतरतं.
तर परत फक्त आपण त्याच्यामध्ये मीठ थोडस मीठ आणि साखर घालून ते अ जे पाणी ये आपण थोडसं पाणी घेऊन साखर आणि मीठ विरगळायचं. आणि ना नंतर ते कोकमचं जे पाणी आपण केलय ना ते कोकम गाळून त्यात पाणी गाळून वतायचं. झाला कोकम सरबत.
मग सोलकडी कशी बनवायची?
आणि सोलकरी सोलकढीच कसं आहे त्याला नारळ लागतो. ओला नारळ तो खाव म्हणजे तो त्याचे काप करायचे. आणि तो फिरवून घ्याय चा पूर्ण असा फिरवून म्हणजे थोडक्यात नारळाचा आ पण दूध काढायचं.
हम्म
पूर्ण तो फिरवून घ्यायचा आणि त्याचं गाळून घ्यायचं आणि जो वरचा जो चोथ राहतो तो डबल डबल असं फिरवून थोडस आपल्याला म्हणजे समजतच कितीपर्यंत ते फिरवावं लागेल. म ते थोडस राही खर्चाच होता तो तो फेकून द्यायचा आणि जे नारळाच हे राहत दूध राहत त्याच्यामध्ये आपण जे कोकम असते ना तो त्याला पण तसच करायचं कोकम भिजत घालायचं एका वाटीमध्ये थोड्याश्या पाण्यात आणि ते ते आपण त्याच्यात टाकायच किंवा तुम्ही जरी कोकमअसं हे घेऊन टाकल तरी चालते आणि थोडीशी असं पण नारळ गोडच असतो. पण तरी सुद्धा चवीनुसार थोडस मीठ टाकायचं. आणि थोडीशी साखर. खर टाकायची.
बरं.
ते चांगलं ढवळायचं आणि पुन्हा आपण त्यात खूप कोकम अख्खा टाकतोय ना. त्याच्यामुळे ते परत गाळून घ्यायचं.
त्यामुळे कलर चेंज होतो ना त्याचा.
कलर चेंज होतो. कारण
काच च आहे
नाही नाही नाही गोळा हे नारळ असतो आणि ते नारळाचा हे काढतात आता तुम्ही कसं ते आपण दूध म्हणतो ना नारळाचं. रस ते काढतात दूध काढतात. नारळाचं फिरवून फिरवून
हा
हो तो एक पदार्थ म्हणजे तस एक करतात.
म् आणि ते कोकम आग माशामध्ये पण वापरतात ना ग म्हणजे त्यांना म्हणतात की रेसिपी खूप छान होते. मला तसं सांग की निघले ना मग तुला जर कोकम च काहीतरी फायदेे तोटे काय शरीराला त्या कोकमचा उपयोग आहे म्हणजे.
थंडावा देत ना.
पिक्तासाठी चांगला असत का ग?
थंडावा देतो पित्तासाठी सुद्धा चांगला असतय. आणि म्हणजे उष्णता उष्णता पण कमी होते कोकम न.
हा
आणि आणि आपण पदार्थाला म्हणजे पदार्थाला लावलं तर पदार्थाची चव पण वाढते ना.
ते कोकम म्हणजे माशामध्ये घालतात म्हणतात ना, ते काय माशाच्या रस्स्यामध्ये कोकम वापरतात, माशाची रेसिपी तुला एक भारी इथे मला माहती, आता निघलेच आहे तर आपण सांग ना ग. माशांच्या रेसिपी हा वो मला आधी सगळ्यात याच्या आधी सांग सगळ्यात आपण तो कोळंबीची सांग.
कोळंबीची.
हो मला फार आवडते, अगं. ते पूर्ण दधुन्यापासून सांग मला पूर्ण स्टेप बाय से
स्टेप बाय स्टेप म्हणजे तुला सोल ता गैरे येते का ती
आह.
सोलता वगैरे येते का,
सोलून आणलेली. पण ती त्याच्यातला फक्त तुमला एकदा शिकवलेलंस ना की, त्याच्यातला फक्त एक धागा काढायचा असतोय.
हो हो हो ह मग आपण आता. मी तुला म्हणजे, सुरुवातीपासूनच विकत आणल्यापासूनच सांग ते हा आता तू समज गेलीस आणि जर तू कोळंबी आणलीस. आणि ज ते. कोळंबी आणल्यानंतर.
बरं
मोठी असेल तर सोलायला फार सोपी जाते. फक्त मुून आपण त्याचं फक्त मुडकं काढायचं. आणि बाकी सगळं सू सोलो सोलायचं. आणि आतला जो गा बा म्हणजे कोळबी राहते. ती घ्यायची त्यातला त्या कोळंबीचा हे अशी सगळी सोलून घेतलीस. आणि जर तू छोटे आणलीस. ना म्हणजे थोडक्यात नदीची, आता ही मोठी असते ना ती समुद्रातली मिळते. समुद्रातले असते. आणि जी तू जर बारकी आणलीस तर. ती कसं असं अ गावाला कसं नद्या वगैरे अस ना नद्या म्हणजे. त्यातलेच असते. आणि ही समुद्रातील एक नदीतील. हा नदीतली असते ती कास, ती जास्त मोठी नसते, होय. ती फार छोटी असते, मग तेचा म्हणजे गावा त्याच लोकं कसं फक्त मुंडकं वगैरे काढतात? बाकी आहे, असं वापर. कारण त्याला सोलायला. फार वेळ जातो.
हा.
हा आणि जर तू मोठी आणले असलीस ना तर ती लगेच स मुंटकं काढायचं आणि ते सोलायचे. आपल्याला लगेच. कळतय, कसं सोलायचं ते. त्याला काय एवढं लागत नाही. मग ते अशे तू सगळी. सोलून घेतलीस की आतमध्ये त्याचा एक भाग असतो. धाग्यासारखं असतं, हा मग ते धाग्यासारखंच असतं. ते काढलं म्हणजे ते का काढायचं, कारण. त्यांना कडू होतं
बरं.
ते जे आहे ना, कडू लागतं म्हणून ते काढायचं. आणि ते काढल्यानंतर. ते स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुऊन. झाल्यानंतर. त्याला आपण थोडंसं. हळद आणि मीठ थोडंसं लावून, मीठ जास्त प्रमाणात वापरायचं. प्रायच नाही, कारण. समुद्री माशांना जास्त हा मीठ. असतो, ऑलरेडी. म्हणजे आधीपासूनच मी. असत. त्यामुळं मीठ
मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं. बर
तातच वापरायचं. आणि त्यानंतर मग मीठ आणि हळद तू लावून ठेवलंस की आपण एक प्रकारे थोडासा मसाला करायचा. कोळंबीला अ कसय ओलं खोबरं चाल वाळकं चालत नाही. व ओलं खोबरं घ्यायचं काय म्हणलीस,
म्हणजे, अ ओला खोबऱ्यान ग्रेवी होत ती जास्त चांगली. म्हणून घ्यायचं काय ओलखोबर
हा वाळक् वाळक्यान कस नाही वाळक्यान पण होत पण जास्त छान आणि चवदार म्हणजे ओल्या खोबऱ्यामध्ये होती. कोळंबी आणि म त्याच्यामुळ आपण ओला नारळ घ्यायचा. आणि तुझं कि ते अस त्याप्रमाण तू मसाला करायचा म्हणजे खोबरं घ्यायचं. खोबरं एक घ्यायचं आर धा एक इंच
हूं
खोबरं परत त्याच्यात थोडंस आलं कोथंबीर जिरं, थोडासा तीळ आणि एक असं भाजून कांदा घालायचा किंवा तू हे सग सगळं जरी तू भाजलस तरीही चालेल. खोबऱ्यासही तू जरी भाजलं भाजून घेतलंस टमाट म्हणजे टोमॅटो वगैरे हे सगळं जरी भाजून घेतलंस तरी चालते किंवा हाय असं टाकलंस तरी चालते कारण आपण तेलात मसाला परत भाजणारच आहोत. हा त्याच्यानंतर आपण हे सग कळं फिरवून घ्यायचं मिक्सरला बारीक कोथंबीर टाकायला विसरायची नाही. हा कोथंबीरी छान लागते त्यामुळे कोथंबीरी टाकायचीच. मग ती कोथंबीर वगैरे सग गळं व्यवस्थित चांगलं फाईन म्हणजे एकदम बारीक असं तुमच पेस्ट झाली त्यानंतर मग एक मोठा कांदा घ्यायचा कडाईमध्ये तेल टाक कायचा कांदा टाकायचा आणि त्या तो चांगला कांदा भाजला कि आपण हा किंवा कोळंबी टाक कैची
मग मसाला टाकल्यानं तर ना कोळंबी टाकायची.
हा तू कसही करू शकतेस आधी कोळंबी टाकलीस तरी चालेल, मसाला टाकलास तरी चालेल. किंवा तू जर तेल लावल्या ना मग तू जर आता मीठा, हळद लावलाय क नाय आप पण किंवा ते जरी तू थोडा सा असं तेलावर थोड सा फ्राय करून घीतलंस तरी चालेल कारण काय होतं तेलात डायरेक्ट टाकल्यामुळे म्हणजे कांदा आणि तेल आणि कांदा टाकल्यानंतर
टकल्यामुळं
काय म्हणतेस?
म्हणजे तेलात भाजल्यामुळे चव येते चव येत असेल कारण आपण चिकन भजतो ना तेलात.
हा मग ते हा त्याच प्रकारे कारण कसं त्याच्यामध्ये आर क उतरतो ना.
हा मग टेस्ट लागत असणार हाय.
हा मग ते कोळंबी आपण कांद्यात परतली ना की तो सगळा अर्क जो आहे तो त्यात उतरतो आणि त्याच्यानंतर आप पण कस ऑलरेडी मसाला भाजून घेतलाय त्यामुळ मस्
मग जास्त मसाला भाजून मग मग मी पुढच सांगते काय मला थोडंफार माहिताय की तो मसाला झाल्यानंतरन त्यामध्ये मग चटणी मिट चटणी टाकायचा आणि मीट आपला ह्याच्यानुसार आण जर कोळी मसाला असलेल तर कोळी मसाला ऍड करायचा
हम्म आत तुज्या आवडीनुसार जरी त्या पाहिजे तर टाकू शकते न्हाय
हा आणि ह्यात गरम पाणी घाल
हां. थोडस चटणी मीट सगळं टाकलं की हे गरम पाणी घालून
आणि कशा बरोबर खायची? चपात् ती बरोबर ना गं?
तांदळाच्या भाकरी किंवा चपाती तुम्हाला जे आवडत त्याच्या बरोबर तुम्ही खाऊ शकता पण माज म्हणजे वैयक्तिक मत असंय की कोळंबी बरोबर तांदळाची भाकरी खाऊन बघ. खूप
आत्ता लगेच जाते मी मार् केदल मध्ये आणि कोळंबी घेऊन येते आणि आज संध्याकाळीच बनवते आणि तुला कॉल करते आणि व्हिडिओ कॉल ही करते तुला बघ कस वाटतय की बघ मी केली म्हणून मला फार आवडली तु
हो हो धन्यवाद.
थँक यूहू.
चालेल ठेउ?
हा बाय बाय.